हॅलो!
हा बोला क हो.
हॅलो!
हा हॅलो आवाज येतय काय?
आवाज येत.
हा मला या लागलाय की तुमचा तुम्हाला हम्म जेवला काय?
ते कसं सायलेंट व सायलेंट वरती करायला लागत ना मोबाईल. सगळे नोटिफिकेशन ऑफ करायला लागतात त्याच्यामुळे आवाज एकदमच बंद होतोय.
हा हा.
मग आता पहिला चेक केलं मग म्हटलं बोलायचं जेवण झालं.
वय बघा झालाताच तुमचं.
होय आता जेवले मुलांना झोपवलं आणि म्हटलं मग आता फ्री आहे तोपर्यंत करून बघायचं. का किती आहेत आता तुमच्या शिल्लक तरी.
अजून पंधरा आहेत.
वापरे आहेत की तरी पण अजून भरपूर.
भरपूर आहे. काय माहितय कधीपर्यंत कोणकण रिकास्ट बघून फोन करायला पाहिज.
ग्रुप वरती मेसेज टाकायचा कोण आता फ्री आहे का म्हणून
हम्म चालते काय काय मग चालतेय काय नाही चालत काय माहिती?
चालते मला एक तही आता तसच म्हटल्या मगाशी मी माझा कॉल झाला त्यांच्यासोबत. त्या म्हंटलं की तुम्हाला अस. प्र म्ह मेसेज टाका आणि मला पर्ण फ्रेंडचा टास्क आलाय आणि तू कोण फ्री आहे का?
हम्म.
माझे अजून टास्क कमप्लीट झाले नाहीत इनकमप्लीट आहेत म्हणून टाकायचं. आणि प्लीज म्हणजे कुणाला म्हणजे? कोण फ्री असेल तर प्लीज मला. कॉल करा किंवा मेसेज करा म्हणून सांगायचं मग ते पटापटा येतात मेसेज.
चालतय काय तसं
चालतय तसं तसं काय नाही म्हणजे मला तर आमच्या नंदुबाईंची मुलगी पण तसंच म्हटली मामी तुम्ही किती वेळा फोन करणार आहे म्हटलं प्रतेकांना आणि प्रत्येकांना फोन करत बसले की तेंनी नाहीच म्हणणार आणि तुमचा टास्क इनकमप्लीट आहे ते त्यांना कस समजणार म्हटली
होय म ते मी मगाशी ग्रुपला एक मेसेज टाकलेला तेव्हापासून मला सगळेजण कॉल मेसेज तेन करायलात पण आता कस एका पर्सनला दहा मिनिटं तरी द्यायलाच लागणार
होय
मग त्यांनी आपल्याकडं दहा मिनटं घेनार आपण त्यांच्याकडन दहा मिनिटं घेतल्या म्हटल्यावर त्यानी पण आपल्याकडनं दहा मिनटं घेणारच
होय मग तेवढंच अंतर पडतय की तुम्हाला एका कॉलमध्ये
हा ते झालंच पण मग एक एकाला करते त्यावर एक गायब होते दुसऱ्याला करतेवर तर तिसरं गायप होतेय असं व्हाय लागलंय.
असं होय तसच होते माझे तसेच झालेत आता मी मम्मीला आमच्या फोन करून मग नाही मी एवढं कव्हर करत आणले दहा दहा मिनिटं दहा दहा मिनिटं बोलत तसही आपण बोलायला लागलो की एक एक तास बोलतोय त्यापेक्षा म्हटलं की अॅप कि म्हणजे त्याच्यावरती आपल्याला बोलायला येते म्ह आता मी तसच बोलले मम्मी सोबत मग काय करताय आणि.
काय नाही बघा जेऊन बसलोय जेवयच्या टायमिंगला सगळ्यांचे फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन मेसेजवर मेसेज काय करू मलाच कळणा त्याच्या नादात जेवण पण गेलं नाही मला
टेन्शन आलं की तसच होतं मला पण म्हणजे कसं वेळ झाला म्हणजे सगळी झोपतील मग आम्हाला कसं म्हणजे पटापट कवर तर व्हायला पाहिजे ते आणि कधी सांगितल म्हणजे त्यांनी जर सांगितलं आता आता सबमिट करा म्हटल्यानंतर मग कसं करणार म्हंटलं मी पटापट आवरून पोरांना पहिला झोपवलं आणि मग म्हटलं निवांत सगळं आवरल्यानंतर कॉल करून बघूया कारण सगळ्या झो सगळेच जर झोपलीत तर मग कसं होणार वेळ मिळाला तर पाहिजे दहा दहा मिनट म्हणल तर अजून किती हे होईल
काय कळना आता नाही म्हटलं तर असं दोघांचं मिळून वीस मिनिटं जातात
होय
ते जर एकटाच जर कंटिन्यू फोन केला तर मग कसं मीच एक टीन जर दहा दहा मिनट प्रत्येकाला केलं तर माझं होऊन जाते ना म पुढच्याला पण टाईम द्यायचा आपल्याला पण टाईम घ्यायचा म्हणलं तर बघ ते दोघांसाठी पण तेवढा वेळ जाणार नाही म्हटलं तर दोघांसाठी एक तासभर पाहिजे.
हो आज सकाळपासून जरी केला असत तरी झालं असत कंप्लीट.
मग तेच सांगाय लागलोय कोण रिस्पॉन्सच दिला नाही मला म्हणून शेवटी वैतागुण वैतागून मी कॉल के मेसेज टाकला त्या ग्रुप वरती तेव्हापासून मला कुठे मेसेज त्येंनी याय लागलेत
म्हणजे मी आता म्हणजे असं काय अ पूर्णच कम्प्लीट व्हायला असं पाहिजेच असं काही नाही आता झालंच नाही तर मग काय करणार आहे आपण होतच नसलं तर अ किती हे करणार आहे.
हम्म जर उद्या आज जर माझ कंप्लीट नाही झालं तर मग उद्या मला परत माझा कॉल रिसिव्ह करा तेवढं.
म्हणजे माझं जर एकदा तीस कॉल झालं तर मग मला परत तुमचा कॉल पण येत नाही माझा कोणाला जात पन्नास होते.
असं आहे हो.
हा एकशे ऐंशीच लिमिट लागते मग
एकशे ऐंचीचं लिमिट म्हणजे
असं म्हणत मला पण माहिती नाही अजून मी ज्यांना ज्यांना कॉल केला क नाही. त्यांनी म्हटले आम्हाला एकशे ऐंशीच लिमिट लागले.
हम्म हा मग त्यानी पण एकशे ऐंशीच मग करायला पाहिजे वडतं मग. एकशे ऐंशी होईपर्यंत परत कॉल करायला लागणार मग त्यांना.
लिमिट लागलंय म्हटले आम्हाला एकशे ऐंशीच आणि आमचे तीस कॉल कमप्ललीट झाले म्हणजे तीस कॉल कंप्लीट झाले की नाही. अ कोणाचे येत पण नाही आणि आपण कोणाला करता पण येत नाही असं आहे.
असा आहे वर.
आता आमच्या नंदुबाईच्या मुलगीला सांगितलंय मी अ तिच्यात दोन कॉल चिल्क पाय तिला म्हटलं तू कंप्लीट करू नको माझं कं्प्लीट झालं की मग. म्हंटलं माझा एक क्लास्चा राहतोय तोपर्यंत म्हंटलं. मग तू कर तोपर्यंत थांबवलेतील आपण ती म्हणाली कीी बाराच्या आत मला सांगा म्हणजे बारा. त्याच्यानंतर त्यानी कधी पण सबमिट करा म्हटलं तर मला करायला पाहिजे.
बारा म्हणजे दुपारी बारा काय रात्री बारा.
मलाच माहिती नाही त्यांनी म्हटले फक्त बारापर्यंत. म्हणजे कधी पण सांगतील बारानंतर. सोमवारी सांगितल्यात ना त्याने मग रात्रीतन पण मेसेज येईल किंवा सकाळी मेसेज येईल तेव आपलं कंप्लेट तरी पाहिजे.
हो मावगं दुपारी बारा म्हणले तर अवघडच होईल तेव माझं
होय कटापटा करून घ्यायचे सगळ्यांना
फटापटा करून घ्यायला फण यायला तर पाहिजे कारण माझे कॉल नाही जाणार त्यांना पण मला दहा मिनिटं द्यायला लागणार मग असं कसं होईल. ते आता लागले मला टेन्शन.
आपण म्हणायचं करतो म्हणायचं आणि मग काय करायचं. एक दहा मिनिटाच अंतर ठेवा म्हणायचं तोपर्यंत आपण दुसरीकडे लावून घ्यायचा. अशं क
हम्म बघूया आता काय काय होते. ोक तु काले माझ उत राहता.
मग काय म्हणताय आणि पावसाळ्यात कुठं फिरायला गेलेलं का नाही.
कुठं जातय पावसाळा पावस पावसाचच अजून नेम नाही कुठलं फिरायला जातय.
का तिथं फिरण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेतत की. को्हापूर मध्ये
हाय प पाऊस तर यायला पाहिजे ना येऊन गेला तो आता कुठं आज चालू झालाय.
आमच्या इकड आहे बघा पाऊस आता चार दिवस झालं सतत आहे पास तिकडं.
इकडे आळज पडाला लागलाय.
हम्. हा जा आता आहे दोन चार दिवस तरी आहे सलग पाऊस.
हम्म काय मजा तर करतोय. किती दिवशी येतोय चार दिवस येतोय का परत जातय काय कंटिन्यू राहतय.
आता आहे म्हणून तरी दाखवा लागलात.
हम्म
आता सलग चार दिवस इकडं पडायला लागलाय म्हटल्यानंतर अजून पुढं चार दिवस आहे असं म्हणतात.
हम्म बघू आता काय तर होते त्याचा पण काय नेम नाही.
मज. पण पाऊस झालाय.
होय.
सगळं बदलायला लागले की अ ऋतू पण बदलायला लागलेत आपणच
मग काय करायचं त्याला पण बजायला पाहिजे कि सगळे कोणच राहिलं नाही आता.
पहिल्यासारखं कायच राहिलं नाही मग ते तर का राहतील.
हम्म माणसांनीच बिघडून टाकलंय त्यांना मग त्याने तर कसं राहणार
होय. हॅलो!
आणि काय म्हणताय मग काय काय केलं होतात जेवण
काही नाही बघा आज डाळ तडका बनवला होता चपाती आणि भात आणि पोरांना पासून धांधलेली. आज रविवार पास असतो ना सासऱ्यांचा
हम् हम् हम.
त्यामु काहीतरी गोड करायला लागते उद्या आमचे उपवास असतात.
हम्म उद्या काय.
हांज. उद्या सोमवार माझा सासूबाईंचा मिस्टरांचा आमच्या तिघांचे उपवास असतात.
हम् हम् हम्.
ह सोमवारचं रविवारच. नॉन ववेज खात की नाही.
हम्मम.
हॅलो!
हा बोला कि.
नॉन व्हेज म्हटलं खाताय का नाही तुम्ही
नॉनव्हेज नॉनव्हेज नाही खात
नाही शुद्ध शाका्यात.
शुद्ी साकारी असं काही नाही पण नॉन व्हेज खात नाही अंड खात.. बघा अंडी खातोय हम्म.
आमच्या इकडे जास्त करून नॉनव्हेज लागते आमच्या घरच्या सगळ्यांना आठवड्यात ना तीन वेळा तरी
अरे बापरे
सतत असतेच.
हम्म हम्म हम्म आम चग नाही.
आठवड्यातन तीन वेळा लागतोय आणि दोन वेळा गोडं काय तर लागते. हो मला लहान मुलं असलं की लागतात.
हो चांगला आहे.
नऊ साडेनऊ मिनिटं झालेत.
हम्म अजून एक थोडा वेळ अजून एक अर्धा मिनिट होद्या मग ठेवया.
होय चालतय की.
हम.
माझे पण अजून चार शिल्लक आहेत बई बोलून केवं बोलायचं आणि काय बोलायचं विषय.. कुठले काढायचे तेच समजत नाही.
चार कॉल अजून बाकेत तुमचे
होय चारच बाकी आहेत फक्त माझी
हम हम हम.
माझे नाही भरपूर चार म्हटलं तरी पण भरपूर झाले.
होय ते दहा दहा मिनिटाचं लय होते. लव गडबडते.
हॅलो!